बोला
ह
झाला कार आरामच चालू रातो आपला
हा
मंग दुसरं काय करते.
हो, आज काय केलतं खायला?
आज ए शतातली भाजी राहत नाय का ओ
हा ती तांदूक्याची भाजी म्हत्याते.
हा माठा ची भाजी
हम् हूं
ती केलती. हो माटाची भाजी आणि बाजरीची पोळी आया बाबी ती भारी लागती वईणी मला आणि ती भाजी
हा
एक नंबर लागती तुम्ही काय केलता तुम्ही काय केलंता
आम्ही शाबुदाणा केलता
अ
काळी आमटी पोळ्या नं बाजुरीेची भाकरी.
पोळ्यापण
हा बाजरी भाकर मी म्हणल एक टाइम तरी बाजरी खावी. खाणं चांगलं होत पण दोन्ही साज पोळ्या खाल्ल्या त तब्बेत सुधरती.
काय करू
एका बाजारीेच्या अ भाकरीने पोट भरत अन बाजारी पोळया जर असल्या तर दोन तीन लागत्या. ते उली उली पोळया राहत ना ओ
आ
काय म्हटल्या
हाव.
तुम
हा छोट्या छोट्या तुमच्या मोठ्या राहता
करतात.
अगं याच्याव डबल पाच कॉल आलं.
आसं तुम्हाला वाढत वाढत देईन मी.
कोणाला माहित नाय डबल पाच कॉल आले.
तुमचे दहा झाले ना?
हम्म, हाओ.
दहा झाले ना, आता तुम्हाला पंधरा झाले
चेसा
पंधरा झाले का? मग डबल पाच येईल.
हो का? मग होऊन जातं वीस.
आओ तीश ए ना ते.
तीस ए का?
हो.
हो का?
हा, मग डबल एक टास्क आला.
हम्म.
ते त्याचं कसंय
हम्म
प्रश्न आहे बरं का.
म्हणजे फक्त आपल्याला रेकॉर्ड करायचंय.
ते तरी चांगलं बाई रेकॉर्ड, हे कॉलिंगचं लय हार्ड आहे बाई.
पण मग हे कॉलिंगला एका कॉल ला ऐंशी रुपये आहे ना, त्याला एका प्रश्नाला फक्त अठराच रुपये.
हाव?
आणि एका प्रश्नामधून पण अ म्हणजे ते पंधरा पंधरा रेकॉर्डिंग येईल ना
हा
पंधरा रेकॉर्ड येईल ना, तर त्या पंधरा रेकॉर्डिंग मधून एका प्रश्नामध्ये पण नऊ नऊ दहा दहा वेळेस रेकॉर्ड करायचंय. आणि अगं कशाचाच आवाज नाही, फॅनचा पण आवाज पाहिजे, काहीच आवाज नाही तु नाही चा नाही काहीच नाही.
बाय बाय बाय बाय.
बाबाला आवाज बी नाही, अन आम्हाला कोणची अ मिलीची, कोणची भाषा आली काय माहित वेगवेगळीच?
बाई तुम्हाला?
हा, एक मराठी भाषा आली आणि एक मिथिली बा -मिथिली भाषा आली.
हो का?
हा, लगे असं स्पष्ट आवाज झाला पाहिजे बघ, दुसरा आवाज
हा
आन म्हणजे काही चुका बी झालेल्या असल्या ना तर डबल करायचं.
डबल खेळत बसा, डबल करायचं अन डबल तसंच करायचंय ते.
पण मग अ अठरा
आता मग काय करता वहिनी बसल्या बसल्या सांगा बर का तुम्ही
हा ते बी खरं आहे मणा
हो. अठरा गुणीले पंधरा म्हणजे दोनशे सत्तर रुपये एका टाक चे तीन वेळा आहे ना आपल्याला
आम्हाला दोनशे अठ्ठानव रुपये येल हे बाई कहाचे काय न बाई.
वहिनी या कॉल चालल तुम्हाला
दोनशे अठ्ठ्याण रुपये.
ह या कॉल असल.
आणि ते बाकीचे प्रश्न सोडेल ते
त्याच्याने ते असते दुसरे प्रश्न
आता कॉलिंग करायचे.
हम पाचशे चाळीस रुपये उल महिनित त्या टास्क चे आपल्याला
हा.
एका मागे एक तास चांगले उरल बईफ चांगली
हो पण तुमचे भाऊ म्हणजे कर डिलीट हे ॲप तीस लिस नाही पाहिजे तीस लिसनच नाही पाहिजे पण लपून कोठं ठेवा तिला
हाड करा ना तुम् तुला
अस.
तुमचं फोन कोण चा आहे.
ओप्पो.
पूर्ण
ओपी चाआहे ना.
ओप्पोच आहे का.
ह हम्.
ऍप हेिडिंग म्हणजे ऍप हिडिंग टाकाचो ऍप प्रायव्हसी टाकाचो
हा.
प्रायवे टाकलं का खाली जायचं ना असं ऍप हिडिंग मधून म्हणजे असं खाली लिहून येतो ऍप हिडिंग त्याच्यामध्ये जायचं ऍप रिडिंग आपल्याला अस कार्य प आहे कार्य अँप. हाट करून टाकायची आणि पाच वो टाकायची.
हो का.
हा पण ते गण आपलं पण ते गच आपल्या बापी भाऊ असो सागर सगचे गुे
हो.
ऐक
मग ते तर फोन किंवा लिकेडच आहे.
किडा च कीडा चार ते
हं.
किडाचे लगे त्यांना कोणची कोणची प्रायव्सी येई ते बा लग सांगतायना.
मग
ऐक
चांगलं जिता जिता फोन मध्ये झाला. तुम्ही
सगळ्याला घेऊन बाई तशी मुलीं ते बई त्यांला लगे ऍपचा इंस्टाग्रामचा पासवर्ड कसा बदलायचा?
हम्म.
ते सगळे येतील अन्
हो का?
हाव
ते म्हणून दूसर हायच काय हो?
पण तीसाव होला ते चांगली आहे. काय असलं ना लगे देऊ द्या.
मणुसकी चांगलीय त्यांची.
छोटी नाही तशी.
नाही सूरीला घेण. नाहीतर स्वभाव नाही भाजीचा.
हम्म.
ते तीन भुत घालून दीलतं ना?
तना काय म्हणला ताई.
तीन भुत
फुटी न
हाव केलय ग माझी मणी
काचं काय त्यांलं स्वप्न बिपणं पडलं असंल मी रात्री तुमच्या भाऊला म्हणल ओ थांबा त्या मौनीला अ आता मौनीला ती बायाना मम्मी मला म्हणते मौनीला त्या बाया न आणि बाबांनी धरलं म्हण मटलं कानून सोडला मी म्हल आता मोनीला गेल का? मला माहित होत ना छोटीच म्हणलं आता मोनीन केलं का? मी हा म्हण मग मी यांला म्हणलं तुम माझ संग रात्री उठता जा मला तरी बाथरूम ते आली इथ याला ल बाहेर जायचं असलं तर माझ्या सग उठा जाता म्हणलं बर का? हा म्हणे. हम्. मी सांगितल नाई हे असं असं झालं म्हणून. उठायला जाईन म्हण मला सांगून. म उठायला गेलो दे गचके
झोप देव माला तर दुसरं काही कामच नाही का. असुदे. लय कलाकार है बाई तुमचे भाऊ आ अम् अशेय तुमचे भऊ हम ते म्हणत्यात दिवसभर फिरायला काय तुला घरी बसल्या काय काम राहत. म मग मी डार म्हणते बाबा वरती रूम काढून घे मला काहीच सांगू नको आता.
डयरेक्ट रिलीज म्हणतीस
हा.
जास्त घर घर बली कराच वैनी
वरते हे लाकडा रूम काढून घे म्हणलं मुताचं हे बाथ् रूमचं ते सगळं करून घे म्हणलं.
पण जास्त घे धर पण नाय लावायचं मागं. चांगल्यावानी ती
हम्म, हा हा पण लयच मुंडकं हलवती बरं का.
ह.
निस्तं‌ मुंडकं.
होय रे लग्नाच्या पहिलाच्या लाईफ चांगली होती की लग्नाच्या नंतरची?
लग्नाची पहिली.
म्हणजे आपण आपल्याच पा अ काय म्हणत्या, आपण आपलीच दिलके मालकीण हाय ते.
हो, बाई काय नव्हतं बाई लग्नाचे पहिले. लग्नाचे पहिले बी काय नव्हतं.
लग्नाची पण मी सांगू वहिने माय बापाच्या धाकात राहावं लागतं.
पण लग्न झाल्यावर एवढं आहे, पण नवऱ्याचं नवरा हावशी जर भेटला तर हाय. हो बाई, नवरा हावशी पाहिजे बाई
शकीले पाहिजे.
हा.
माणूस शक्की असलं, की गेलं मग.
आता हे शुभम भाऊ पाहा ना, राजस्थानला गेलं अन बायकोला घरीच. राजस्थानला गेले, हम्म.
कशामुळं?
कशामुळं? काल म्हणत होते.
फिरायला.
फिरायला? हम्म.
आता बाई.
दळण आणलं ना, त्या म्हणत होत्या.
आता मोठी काम करती का वहिनी तुमची?
ते करू लागत आहे ना? हम्म.
पण ती पोराला घेती अन फक्त बसती.
हम्म, आता ठेव. आम्हाला ठेवायचं म्हणे बाळ आता.
हा का?
हा का? हम्म, का म्हणत होत
वाचन लहान्या
हम्म, मला वाटलं तुम्ही नाही नाही, आम्ही नाय ठेवीत एक वर्ष अजून. त्यांची सोय ए काढेल वरती ए खाली.
कायची
ची घराची ते
हा ते पण ए.
आमची नाही ना, या पोरा पोरग घरात या घरात घेऊन न आता खायची माती उ लो नाय अन काय करता.
एकूण
तिक तिकडे किचन रूम एवढा छोटा.
ऐकून
काय म्हणला?
काय फोन दिलतं गं‌‌ तु मला
बर ग ना पोरगं पोराचच तोंडाला पाहून देईल मग, बाकी कोणालाच नाही.
नाही पोरगं जर हौशी मिळून जाईल.
मग, पोरगं हावशी हाय म्हणून काय नाही वाटत ओ.
आपल्याला नवरा चांगला
मग.
काय त्याला
नवरा हौशी तर कोणा शिवाय घेणं नाही.
अस आज आपलंय, आज त्यांचं आहे काल तुमचं होईल.
काय म्हणल्या ताई?
आज त्यांचं आहे काल तुमचं होईल.
मग.
कोन एकटाच
हा, पाऊस आला का काय ओ पात्रावर पाऊस वाजतंय?
नाही नाही.
नाही नाही.
पाऊस नाय येत, नाय सांगितलं अजून.
काय कडक ऊन पडलं बाई, हावं ना. ताई तुम्ही किती, दोन हजार किती मधल्या हाय?
आठ.
आठ मधल्या हाय का? हो, का गं? काही नाही असंच विचारलं, एकूण चालूय तुम्हाला? नाही, अठरा रनिंग आहे ना. हो का? अठरा कंप्लीट नाही झाले अजून. आता कट होईल, मी तुम्हाला कॉल करीन बर का, हा हा.
बाई बाई